हॅलो! हा हा बोला की?
काय म्हणताय? काय चाललंय?
काय नाही बघा निवांत आहे आता घरातली काम आवरलीत.
अच्छा अच्छा हम्म ह् मग पाऊस वगैरे तिकडे
पाऊस आहे की चाललाय बघा.
हो ना? हा. इकडे बी चालेल चालूय अजून. नद्याना पूर येईल एवढा तर अजून काही नाहीये. आहे थोडाफार आहे. पण ह्या वर्षी काही- पाऊस कमीच सांगतात.
एवढ कुठला तर पाऊस नाही. म नाही- यावेेळेस पाऊस कमीच आहे. तेवढच आठ दिवस आला आणि परत गेला.
हो हो. इकडे ही तसच आहे. आठ दिवस आला आणि गेला. या वर्षी उन्हाळा जास्त जाणवला पण.
पडला.
हो हो. इकडे बी होता. म्हणजे तो पाऊस ना बऱ्यापैकी सगळीकडेच पडला. मधले आठ दिवस आमच्या इकडे चांगला झाला. तेव्हा कुठेतरी नद्यांना थोडंफार पाणी आलं. हम्म.
हम्म हम् हम्.
हम्. वगैरे असं काही का? आषाढी एकादशीला.
आषाढी एकादशीचा उपवास असतोय की.
हो ना? मग पंढरपूरला तुमच काही कधी जाण, येण? जाऊ आलात तुम्ही पंढरपूरला?
नाही. असं कधी जाणं येणं नाही तिकडं. कधी तरच चुकून गेलं तर तेवढंच. नाही तर नाही.
अच्छा. माझही यावेळी पंढरपूर - ला जाण नाही झालं. घरातले म जातात पण माझ असं नाही जाण झालं. मग काय कर? म्हणजे आषाढी एकादशीला तुमच्याकडे काय काय असतं? काय करता तुम्ही त्या दिवशी?
असं आम्ही काय करत नाही. फक्त उपवास असत- तो. आषाढ एकादशी वा वारीचा. तेवढाच. स्पेशल असं वेगळं म्हणून काय नाही.
हा. अच्छा अच्छा. आणि पूर्ण दिवसाचा उप - वास असेल ना तो? हम्म.
होय. पूर्ण दिवसाचा उपास
हां. हां. आमच्याकडे पण दुसऱ्या दिवशी सकाळी सोडतात उपास तो. म आणि- म फराळ, अच्छा. मग फराळ मध्ये काय बनवलं तुम्ही?
फराळ मधे बघा, आपलं वरीचा भात-
वरीचा म्हणजे हे भगर का?
हा. भगर भगर.
अच्छा. आमच्याकडे भगर म्हणतात.
होय का? आम्ही वरीचा भात म्हणतोय. त्याच्यासोबत शेंगदाण्याची आमटी तेन.
हम्म हम्. अच्छा आणि हम्म. भात आमटी- आणि उन्हाळ्यात आपण ते चकली उपासवाली. हम. ते बनवतो. ते पण. हो हो. ते पण मग बनवून तळून घेतो. संध्याकाळच्या वेळेला मग सकाळी- किंवा संध्याकाळी जमेल तेव्हा मग मंदिरात वगैरे जाऊन दर्शन वगैरे घेतो.
हा. मग तुम्ही सोडायच्या दिवशी काय स काय खाऊन उपवास सोडताय?
म्हणजे आम्ही ना? म्हणजे डाळभात वगैरे करतो. डाळभात, मेथीची भाजी आणि श्रीखंड वगैरे असं - किंवा शिरा वगैरे करतो. देवाला नेवैदय दाखवायचा आणि मग त्यानंतर- मग उपास सोडून देतो आम्ही. अस हम्. हं. आणि तुमच्याकडे काय असत?
आमच्याकड पण असंच की जेवण अ आपलं हम्म, चपाती भाजी करायची कायतरी गोड करायचं. हम्म
अच्छा! ह हम् सगळीकडे म्हणजे बऱ्यापैकी सगळीकडं तेच असतं आषाढी वगैरे असं. मग तुम्ही तुमच्या घरून कोणी वारीला वगैरे असे जात?
आमचे काका जातात वारीला म्हणजे असं चालत नाही. त्यांन त्यांच सायकलिंगचा ग्रुप आहे.
हा अच्छा! आधीपासन जात असतील ना ते? हम्, अच्छा! अच्छा!
असं चालत ते कोण नाही-
हा ह आमच्याकडे म्हणजे आम घरातून असं कोणी नाही पण असे ओळखितले वगैरे आहेत. ते म्हणजे आता, हा ते जाता. चालत वगैरे जाता येते आता आठ एक आठ दहा दिवसामध्ये जातात चालत घरून एक हम्, मुक्काम वगैरे होत. लांब हो हो आठ एक दिवस तरी लागतातच मग ते आदल्या दिवशी वगैरे दर्शन घेऊन म तिथेच वगैरे कोणी कोणी तिथेच उपास सोडतं पंढरपूरला मग कोणी कोणी मग रिटर्न दर्शन घेऊन रिटर्न पण निघून येतात. असं.
हम्म, हम्म, हम्म-
हम्म, हम्म तेच ना, बाकी जेवण काय जेवण तर जस्ट झालंय आवरले आवरलेय आता तुमचं झालंय. हॅलो
नाही अजून आमचं व्हायचंय बघा जेवायचंय अजून
हम्म, हम्म, हम्म, हम्म उ तुम्ही उशिरा जेवता का?
नाही एक दीड वाजताच की म्हणजे दीड वाजल्यात आत्ता वाजायला आल्यात आत्ता. ते जरा पावसामुळे जरासं काम बाकीचे राहिल्यात ते करायचं आणि मग जेवायचं.
हो हो हो्, हम हम, नाय आमच्याकडे पण दीड दोन असे होऊनच जातात जेवायला. पण आज जरा लवकर आवरलय, आज जरा लवकर आवरलंय घरातल्या हम्, घरातलं लवकरच आवरून घेते पावसा पाण्याच मग एकदा आवरून गेलं कि तर बर असतं. कंटाळा येऊन जातो दिवसभर मग असं,, पोरं पण मग हम्म, तेच ना. बाकी.
बाकी काय निवांत आहे बघा.
हम्म.
जरा एकच मिनिट ह. कोण त चला
हम्म.
हा बोला.
हम्, हम- बाकी काय म आजुन?
काय नाही बघा निवांत य चालू आहेत काम. हम्म, तुमचं शिक्षण किती झालंय?
झा ग्रॅज्युएशन झालंय माझ.
ग्रॅज्युएशन झाले हो
हम! तुमचं. अच्छा अच्छा मग तुम्ही असं काही तुम्हाला. कसली आवड वगैरे आहे शिवाण काम किंवा असं, नवीन म्हणजे कलेची वगैरे कसली आवड असं आहे तुम्हाला.
तं मला असं वेगवेगळं काही पण शिकायला आवडतंय, कुनाला शिवण काम येतय.
अरे वा! हम्म! मग तुम्ही घेता का ऑर्डर ब्लाऊजची किंवा किड्रेसची वगैरे.
असं म्हणजे अ नाही घेत कारण म शिन नाही आहे माझ्याकड हम!
हम्म अच्छा! आणखी मी तुम्हाला असं रेसिपीज वगैरे बनवायला आवडत का?
होय काहीतरी नवीन पदार्थ वाटला करावा किंवा आपल्याला खाऊ वाट म्हटलं घरचे कायतरी बोलले नवीन काहीतरी कर, किंवा काहीतरी मधूनच फेमस झालं.
हम्मम्!
तर मग करायचं आपण ट्राय करून बघायचं घरी.
हम् शिकण होतं आणि बनवण होतं मग त्यातून.
होय काहीतरी जरा वेगळं रोज तेच खाऊन कंटाळ येतय.
हो हो आणि माझा पण सिनेमाला पण अस मेंद वगैरे काढायला आवडत नवीन नवीन असं काही बनवायला आव मला पण शिवण क्लास चि अशी वेळ शिअ शिवण क्लासची आवड आहे. पण माझ असं झालेला नाही. क्लास करायची इच्छा आहे मला, अ करायची इच्छा आहे मला. मला जसा वेळ मिळेल तसं मी करते घरातून. वेळ मिळेल तसा मी करणार च हे आस शिवण क्लास ब बागे मग पेंटिंग ड्रॉइंग. त्याच्यानंतर मेहंदी. असं वगैर करते मंजे मला जस जमेल तस.
करतात.
हम्म! अशा ऑर्डर वगैरे पण येतात, मेहंदीच्या वगैरे म ते पण मी घेते. जसा हम्म, हम्म!
क्लास पण घेत नाही का?
अ नाही क्लास अजून असं नाही कारण मी क्लासला माझं मन वे म्हणजे वेळ म्हणण्यापेक्षा ना अजून एवढंऔ कानंतर जागा वगैरे यांचे पण प्रशर पडले ना ना त्यामुळे म्हटला थोडे दिवस‌. अजून नको मा ऑर्डर वगैरेच अस घेत म मी हम्म छोटास म हम्म मला पार्लरची पण आवड आहे म तर पण करते मी.
होम, हम, हम!
हम्म!
पार्लर झालंय काय मग तुमचं?
हो हो हो झालेलं आहे बेसिकच वगैरे म आलेलं आहे. हम्म! आता बाकी करायचं आहे, पण आता बघुस सगळे मिळतातसं सगळ्याच गोष्टी मॅनेज हो करूया म्हणजे घरात घरातून पण बाहेर म्हणजे घरातलं सगळं आवरून बाहेर जायला सग तस ऍडजेस्ट होन आलं तस म करल असं चाललंय माझं ते पण एक आहे. कारण त कधीचं काही लंकी. तिथे त्याचा पूर्ण दिवस जातो ना, असं काही गेलं की मला डयरेक्ट संध्याकाळच होते.
होय होय.
चार ते पाच तास तिकडे जातात ना.
हूं!
हा म थोडस घरातल्या, पण सगळ्या गोष्टी ऍडजस्ट वगैरे करून मग करेल थोडे थोड्या दिवसांनी पुढे, अस आहे माज्या अस. एक दोन ही प्लॅन आहेत माझ्या डोक्यात, म म्हटलं चला.
हं हं हं!
हूं बाकी चालूच हे माझं छोट, मोठ, हे, ते
छोटं, मोठं, अजून नाही बघा आता सध्या घरातच आहे, घरीच जरा लक्ष द्यायचं.
हा तेच बरोबर, तेच ना मग कुटुंबाला वगैरे वेळ देऊन, मग बाहेर पडायला पण वेळ पाहिजे ना. तेव्हा कुठे मग करणं होतं, म ते कंस होतं इकडे आपण करिअरच्या मागे पाळतोय. इकडे कुटुंबाकडे मुला बाळांकडे, आपलं दुर्लक्ष होऊन जातं असं होतं मग कसं. परत मग त्यांच्या हेल्थ चं पण काळजी घ्यावी लागते. म ते नाही त मग परत आजारी पडण वैगैरे सगळच येत म आपण पण त्याच्यामध्ये कस य आपल इकडेही लक्ष नाही न तिक डे लक्ष नाही अस हुन जात. मग त्यामुळ कस, हूं त्यामुळ कसं मग सगळ्या गोष्टी अश्या व्यवस्थित पण झाल्या पाहिजे, आपल्या शी बाहेर पण पडून, आपलं मनही तिथे लागलं पाहिजे. ते कसं होतं मग अर्धा, अर्धा लक्ष घराला असत. आणि म अर्ध लक्ष तिकडे असतं, म एक पण गोष्ट अशी व्यवस्थित होत नाही, असं होतं. हूं सगळ्या गोष्टी मग कसं, मग घरी पण मग. ह सांभाळणारे वगैरे व्यवस्थित असेल, आजी, आजी, असं बावा ला. त्यांच्याकडे पण लक्ष द्या द्यायचं असतं ना, शेवटी आपलीचं जबाबदारी आहे, ती का होईना.
हूं!
म आपलं कुटुंब आपली जबाबदारी अस आहे. म नंतर मग आहेच करियर वगैरे ते पण आहेच ती पण आहे.
हूं!
हूं! चालेल, चालेल म घ्या काळजी हा.
झालेत दहा मिनटं, ठेवू काय म मी करतो तुम्हाला.